हा. हा. हॅलो.
हा. बोला.
हा. निघाली?
चाललेय की. पावसाच्या आधी जात- -ते. येचा येताना आणि पाऊस आला तर, आणि मग भिजत यायला लागत.
हो. टाइम झाले का? इकडं काय नाही. ऊन पडली इकडं कडक. झाल व्हय. हा. इकड पण असं ढगढग झालंय थोडं.
हा. दुपारपर्यंत येइल आला तर.
आला तर. हा. तेचा काय नेम नाही. आला तर येतो नाहीतर नाही.
हा. ऊन पण आहे. पण आभाळ पण याया लागलय. थोडं थोडं.
हा. हा. आता हे असचयेत ना पुढं? थोडं ऊन. थोडं पाऊस. खरं तब्येत बिघडायला लागले ना अचानक? वातावरण चेंज झाल्यामुळ.
हा. एकदा थंडी वाजते. एकदा गरम होत.
हां. आता काल दिवसभर काही नाही. संध्याकाळी ताप आलाय. पोटात दुकाय लागलं ते- तसंच आहे अजून चालू.
हं. हं.
म आता शाळेत जायचय. शाळेतन घरी गेल तर जायचं पोटात दुखायल म्हणून जेवलो नाही काय नाही. तसं झालय म.
हम्. हम्म.
हॅलो. हम्म. मग आणि?
आता ह्या दिवसात किती थंडी वाजल?
होय. थंडी वाजत्या- हं. पांघरूण घेऊन झोपू वाटतंय. काहीतरी गरम खायचं आणि झोपायचं.
हा. आता गरम नको वाटायला लागलय. खायाला ते पण.
गरम हां. ह नाहीतर पाऊस चालू झाला कि, ते कुठला पण पदार्थ अस ते गरम केल्याशिवाय खाऊ वाटत नाही.
खाऊ वाटत नाही. वरण गरम करायचं. वरण भात आणि- माडग. चा तर दोन वेळा.
लागतोय.
हं.
गरम गरम पदार्थ खावडते त्यावेळी गारच नको वाडते.
पावभाजी खाऊ वाटत्या गरम गरम.
पावभाजी तेन कसं बनवतय.
पावभजूला मग सगळं भाज्या मिक्स शिजवून घ्यायच्या. बटाटा, टोमटो, मटर, आणि फ्लावर, डोबळे मिरची, परसबी,
हा.
आपल्याकडे ज्या असतील त्या भाज्या उकडून घ्यायच्या.
उकडून घ्यायच्या ह मग ते उकडून म्हणजे शिजाई घालत त्यात काय मीठ हळद असं
हा टाकायचं की मीठ टाकायचं. थोडा भाऊभही मसाला टाकायचा.
हा हा.
आणि शिजून घ्यायचं. तीन सु्ट्या काढून घ्यायच. आणि त्याला स्मॅश करून घ्यायचं गार झाल्यानंतर आणि ते शिजलेलं पाणी फेकून द्याय नाही तसच ठेवायचं.
ठेवायच हा.
हा आणि भाजच मॅच करून त्यात मग कांदा घालायचा भरपूर कढईत, आणि टोमॅटो पण चिरून घालायचं भरपूर
हा.
त्याला परतून घ्यायचा.
ते लाग
आणि हा हा लालूच तर थोडं अ मसाला टाकायचा पाव भाजी मसाला
हा.
आणि भाजीच्या पोटयची
हा.
आणि बटर पाहिजे असेल तर शिरल्यानंतर बटर पाहिजे असले तर बटर टाकायचं वरण
हा.
आणि पाव घ्यायचं पावाला बटर, र मध्ये भाजायचं जरा कापून आणि मसाला टाकायचचा जरा पाव भासताना.
हा.
आणि ते भाजायच पाव मसाल्यात आणि नंतर मग. प्लेटमध्ये सर्व करताना कांदा कोथिंबीर चिरून अं मग पावभाजी आणि दोन पाव प्लेटमध्ये द्यायच लिंबू,
बटर नसेल तर आपण त्या ठिकाणी हे पण वापरू शकतोय ना. तूप पण वापरू शकतोय.
पाव भाजायला तूप वापरलं तर चालतंय पण भाजीला टेस्ट येत्या बटरमुळ.
बटर मु खरं बटर खाल्ल्यान चरबी वाढत्या ना.
आपल्याला इतकं नाही खायचं थोडंच खायचं.
हम् हम.
टेस्ट साठी नुसता एक लिंबू लिंबूचा आकार एवढं
हा हा तेवढच अ मधी आम्ही आणल होत. आपला चौकोनी ब्रेड असतोय की, तेवढं छप्पन्न रुपयाला त्यापेक्षा जरा त्यात निम्मच, छप्पन्न रुपयाला होतं ते म्हणजे एक असं लांबडी बरं फी असत्या की, तेवढ.
बर्फी असत्या हा
हा तेवढं
हम्म
त ते छप्पन्न रुपये ला काय तरी, मग ते पावभाजीला पण तेच वापरलं, पावभाजी करताना आधी ते ते टाकून भाजलं कांदा तेन आणि नंतर भाजी तयार झाल्यावर, वरनं पण जरा बटर घातलं आणि पाव त्यानं भाजले
मग आपण बटर किती दिवसात
काय ते?
आपण बटर किती दिवसात
होय होई लय दिवसांत, सारखं खात नाही तरी पण मला वाटते तेत बटर लावून पावते भाजून, तर माझ त्यामुळे वजन वाढलंय का काय
तुझं?
हा
एक दिवस खाल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी वजन वाढतय.
बटर संपायसाठी जास्त जास्त बटर लावून पाव भाजलं होतं, बटर मधलं
हा हा मग बटर फ्रीज मध्ये राहतेय की,
त नव्हतं ना तिथं असं वितळाला लागलं होतं ते.
हा वितळतय, असं वर ठेवलं की वितळतय.
हा ते आता शेवटी म्हणजे शेवटचं पाव भाजेपर्यंत, ते पूर्ण असं वितळल होतं.
होय होय
हा आणि ते कागद असं पूर्ण कागदाना असं वडुन घेतलं होतं, त्यातून राहिलेलं. तेलकट झालता, त्यामुळ मग ते फ्रीज असत फ्रीज म ठेवलं असत.
हा
आणि इडली पण बनवली होती, इडली मधलं खालचं दोन साचातल आहे ना, वरचं दोन फुगत होत आणि खालचं दोन अस पूर्ण असं पाण्यात ते निचळूनच जात होतं.
का बर?
काय झालंत त्याला काय कळाल नाही, विकतचा रवा होता आणि
रव्याची?
हा रव्याच्या इडल्या, विकतच्या रवा मिळत ना एक किलो, एक किलो रव्याला एक वाटी डाळ घातली होती. का पावशीर घालाय लागत्या? उडदाची
रव्याला उडदाची डाळ घालायची नसत्या.
विकतच्या रव्याला?
होय नाही
घालायच असतय म्हण की,
नाही आहे असा रवा फिटून वापरायचं असतोय ईडलीला
नाई त्यात सांगितलं होतं की,
काय?
एक किलो रव्याला पावशेर उडदाची डाळ असेल, त्या ह्याच्यावर
काय माहिती मग, कसला होता त्यो.
हा, हा.
कारण रवा प्युअर रवा मिळत त्यो आणायच फक्त गोल करायचा आणि
हा, हा
असं असतंय आणि ते जर पीठ असला, तयार रेडी टू कुक अस तेथे असलं तर त्यात मग, तांदळाचं पीठ आणि अं पोहे असं काहीतर ते, बारीक करून ठेवलेले असतय, मग त्यात उडदाची डाळ घालत नसतील.
हा. तसं नव्हतं आणलं, फक्त रवा अस आणला होता. इडलीचा रवा म्हणून असा आणलं होत इकत ते.
हम्म, हम. मग डाळ कमी झाली असेल त्याला.
हा मला तेच वाटतय, एक वाटी घातलं तर पावशेर डाळ पूर्ण घालायला पाहिजे होती.
हां.
त्यामुळं त्येच्यात बदलला असणार हाय, मग नंतर अ, ही इडली येईना म्हणून आम्ही काय केलं साधा रवा पण त्यात मिक्स केला, थोडा पावशरभर.
नंतर मग थोडं -थोडं याय लागलं, असं झालं. मग खालच साच्याच त्याला घातलं म इडलीचा. वरच्या, खालच्या दोन प्लेटां वरच्या दोन प्लेटात फक्त बनवलं मग.
हाहा, हाहा.
काल जरा वेळा झाला.
हा.
तासगावला गेलतो.
होय, काय खरेदीला?
एक ब्लाउज पीस तेवढाच आणला. पण, वेळ झाला त्यामुळ ते बंद होत आलत दुकान.
हा, म जेवण तेण?
आं
जेवण रात्री.
होय.
आल्यावर बनवल, हं.
बाहेरन करून आलो.
नास्ता व्हय.
नास्ताच करा हेला, मी म्हणत होतो डोसा खाऊया त्यांनी म्हटलं म डोसा नाही, जाऊन आणि तुला स्वयपाक बनवाय लागल.
हा. हम, मग काय ताट सिस्टीम होती, तिथं गेलता काय?
हा.
अं.
होय.
हा, हा कसं ताट? दोनशे रुपये तेन असतंय की.
नाही, छोट्या हच्यात गेलतो, एकशे वीस रुपये मध्ये.
हा, मग त्यात काय, काय होतं, बा रोटी का चपाती मग?
रोटी.
हा, हा आणि भाजी?
हं. भात, भाजी, आमटी.
हा, कुठल्या हेच्यावर शिवप्रताप?
अहं, ते कुठलं तर आहे, मला काही नाव माहित नाही त्येचं.
होय काय? आता इंद्रायणी पण तिथे फेमस झाले,
ते कुठे आहे?
इंद्रायनी.. आपण अ हे- तहसिलदार पासून आपण चालत गावात जातोय ना-
हं.
गावात जातन तिथं वाटतच झाले, ते महाकाली तेन झाली ना तिथ-
ह, हं.
त्याच्या तिथंच कुठतर झाले इंद्रायणी म्हणून, सगळे- त्याला फेसबुकला तेन त्याचा असं रील याय लागलय.
पहिल्यांदा गेलतो जेवायला.
गेलता?
हम, ह, ह, लग्न झाल्यापासन. एकदा तुझं लग्न झाल्यावर गेलतो तुझ्या बरोबर, त्यावर आता.
हा, हा, का जायचं तेला काय आहे. खाऊ वाटलं की, जाय- हा, घरी बनवताय त्यामुळं ओ.
हम्म. मला नाही ती हॉटेलवरचं जेवण, नाष्टता एखाद्या वेळेला आवडते करायला, कुरमापुरी या- डोसा-
हा.
असला आवडतेशय, पण जेवण नाही जेवायला आवडत.
ते कस पहिला खाल्ल्यावर रोटी तेन खर- पोट बिघडतय किंवा नंतर आणि भूक पण लागू शकते. कारण, सोडा घाटलेला अस-
हम्म आणि मैदा असतोय, आणि ते मसाल्याच्या भाज्या असत्यात- मसाल्याच्या भाज्या मला आवडत नाही.
आवडत नाहीत. हा, हा.
जास्त मसाला वापरलेल्या.
हा, हा. हाय हे आपलं साधं रोजचं जेवणच भारी असतय, ते मसाल्यांपेक्षा. ते ना शरीर पण खराब होतय नाही.
हम्म.
अति मसाला शरीराला चांगला नाही. सर एक मिनिट?
झाले